आला.
हॅलो.
हां येतेय का आवाज? हॅलो.
हो यु रायला आता. येते ना, येते ना.
हम्म. मदीं उभी रायन तू.
हॅलो.
हा रेंज मंदी उभी राय रे हां झालं का जेवणं?
जेवण हां आत्ताचं त्वाल झालं की नई?
अव माय झालं आत्ताच काय करू रायली?
कायी नाई मोबाईल पाहू रायलती बाबू आला की न शाळेतून?
हाव आला न मोबाईल पाहू रायला.
हाव हाव शाळेतून आल्या आल्याच मोबाइल?
म लय वेळचा आला आज शाळेतून आज सकाळचं टी व्ही आय. बारा बारा वाजता जरा बर माझं नाज आणलं.
हं हं.
हम्म जेवण करायंसाठी.
बोलू कि नई? ठीक आय.
शिकवलं ना हे बी सी जी सी शिकवली काही मा नावाचं स्पेलिंग दिलं लिहून.
हो का. हा हा धीरे धीरे आता कसं आठ दहा दिवस गेले की ह हो आठ दहा दिवस गेले की फरक पडते मग.
हो ना ते मागच्या अशी त्याचा घोर झालता की नाही
हा,
तो अटीथ म्हणजे के जी तुले गेला. टाकलं तेन ऍडमिशन करून घेतली तर तो आता यंदा दुसरीच दाखव राहिले.
हो का डायरेक्ट दुसरीत ऍडमिशन घेतली मग.
मग दुसरीतच घ्यायला लागली ना नाही तर जमत नव्हतं ना.
हं हो तेच्या वयानुसार मगं दुसरीतच घ्यायला लागली ऍडमिशन.
हा ते मॅडम म्हणे वयानुसार नाही तुम्ही ना तेला मागच्या वर्षी पहिलीत टाकलं नसतं त यंदा तो दुसरीत घेतला गेला असता, पण ते काय झालं. ते ऑनलाईन आहे की नाही आतां सगळं निघे तर तो कधी घरीही ठेवला यंदा तर, तो पुढच्या वर्षी ऑटोमॅटिक तिसरीत दाखवतता.
असेयं हे के.
हावं.
आता असयं का मं
हा मागे येता नाहीे येत आपल्याला आता आपण म्हणू के यायला नापास करतो, पुढच्या वर्षी तर ते जमत नयी.
नाई. नाही तरं आता मागच्या वर्षीची गोष्ट तशीच गोष्ट आहे ना समजा. येस बुट्टेच्या शाळेत एक पोरगं ऍडमिशन हे होती की नाही आता मागे घेतली. तर मागे घेतलं जाय म्हणजे आजच्या तिसऱ्या वर्षाले.
हम्म हम्म आता नाही निघलं नाही त्याच्या अगदच्या वर्षीष आता होत नाही मी, त्या सेंट पॉलला गेलीती तर तेच सांगतलं नाहीच्यात गेली. तेच सांगतल मॅडम म्हणे तुम्ही कुठे पु्या भारतात इन्सान म्हण हात दुसरीतच दिशेन म्हणे,
हो का!
लागे ज म्ह आम्ही जर दाखवलं कि बा हा अस. ना पेपर किपर दिले नाही तर तर तिसरीत गेल्यावर त्याले सहा महिन्यातच त्याला समजा हे पेपर द्याय लागतात दुसरी जण मग तो तिसरी बन सा
ह
हम् हम् का,
हम्म जाऊ शाळेत कस बाहेर गावलं गेलं की जरा फरक पडते शिस्तही लागते लेक हे अड काही गावातलं हे नाही ना
नाही अनलागे दर्शक घोटही होते तो शाळेत गेला की निखळत राहते तो चालोल्यापोल्या नाहीह
ह तेच ना मग ते ऑटो आहे
एटो आहे याटो आवाज नाही येत काय ओ हॅलो. आवाज नाही येऊ राहिला काय? हॅलो, हॅलो, नेटवर्क न आवाज नाही उ राहिला. अरे मंद उभी राईना हॅलो,